हॅलो हॅलो.
म्हैस बई हा हॅलो म्हैस बई नही म्हनते.
हा कोणी बोलत आहेत ते.
हा मही देेराणी ये. ते माला म्हणतेय हा कुठल्या शिव. हा समोर हाईत ना तेच वदर राहिले मीवर तेला.
हाव काय.
हूं! ते मला म्हणत्या अकोटले तुमच्या सारखी बई आहे. हा त्या अकोटचे हे.
अका मैच बहीण आहे ते.
आता चेहऱ्यासारखे चेहरे असतातच.
हा समईश बई नही म्हनती.
हं किती कॉल झाले तुझे?
जूस.
जावं काय माझे झाले पंचवीस. आता सव्वीसावा सुरू आहे हा.
भाप रे तुमचे पंचवीस झाले काय, तुम्ही परत दिशीत आला ना.
म एवढे फास्ट कोणाल केले.
सोगोळ्याच्या आहे, सोंदोळ्याच्या, वारखेरच्या बाया आहेत.
हाव काय.
न मल बाहे गावातल्यापेक्षा बाहेरगावच्याच बाया जास्त कर नही आमच्या ते आता बचत गटाच्या नंबर आहेत ना देयचे हा.
हा हा हा.
माझं कालच पूर्ण होऊन जात होतं, पण मी काल संध्याकाळी काहीच केलं नही ना, नहीत कालच होऊन जात होती तीन चार कॉल.
कही पूर्ण करू नका हूद्या आमची बी आता माय काय तुम्हाला दोन त झाले.
नाही चालते ना तेच चालत आता रुषाली ऋषाली हागेले येले लावून राहिली न मी.
ऋषाली हागेच त झालं ना?
चालते ना आपण लावलं तरी चालते.
ते लागत नही ना मग त्याच्यावर ते झाले की आपले जातच नाही ना कॉल तेले.
आण लागते ना सध्याच बोलली ना सध्याच बोलली न वृषाली सोबत.
हाव काय? कई लागून नहीत राहिले बाई आत आता ही भाग्यश्री लवून पाहिला काय तुम्ही
भागेश्रील नाही लागला माझा त्या दिवशी रेंजच नव्हती ति चल्ला न कट झाला तो मग म्हटलं राह द्या इले लावाला ना नाही ब ऋषालील लावला काल कट झाला आज लागला वृषाली चा
हाव काय
ते काल अकोटला गेली होती रेंज निशिन दवाखान्यात त म काल नाही लागला, आज सकाळी लागला तिले, त मग बोललो आम्ही वृषाली सोबत
हा काय मले त माहीत पडल की बा जस तीस कॉल झाले की येत नही कॉल.
नाही नाही लागतात, कारण आता मी वारखेडच्या बाईसोबतच दोन वेळा बोलली ना ते म्हणे की? तीस कॉल झाल्यावरही लागते म्हणे, तुम्ही बोलले त चालते म्हणे आम्हाला नही चालत म्हणे फक्त.
हा काय?
हा त्याचं टास्क कंप्लीट झालं तरी आपल्याला फोन लावायला चालतात
हा मी तेच तर म्हटलं की त्याचा टास्क पूर्ण झाला तर मग कसं काय हे
नाही नाही चालते मी वृषाली सोबत बोलली विशाखा सोबत एक वेळ लागला विशाखाले त्यात या तू सोबत आल्यात त्या दोघीसाठी त्या त्यायेले आला का टास्क मग
ते एक पारुले ते विचित्रच काहीतरी येऊ रायली तिला म्हणलं तु जाय त्या तईच्या घरी पाहुण ये म्हणलं काय का आपण करायला जाव म्हटलं काही मग काही असलं ना फालतू म्हणजे वायाने गेलं पाहिजे
काय प्रश्न येऊन राहिले का तिले
हा प्रश्न झाले ते ते टास्क ते ओपन करतो की नाही आपण ते तच्यातलंच काहीतरी येऊ राहिल
दुसरं टास्क ओपन झालं आशिन तिचं
काय माहिती काय झालं तिला म्हटलं काहीच करू नको तू जाऊन पहिले प दाखवून ये म्हटलं ते बीआपल्याला समजत नाही त्यातलं
हो ना हो ना ये जोग ना
हम् हा आता तुम्ही तर वावरात चाललाय की नाही
ह् हा आज नाही उद्या ये जा आता उद्या सांगतो मी काय हायत जायचं आहे की नाही त
कोन संध्याकाळपर्यंत येसण नाही घरी
हा संध्याकाळी तर येतो ना मग सहाच्या पुढे यालेत चालते ना
बर मी संध्याकाळी पाठवून ये तिले म्हणजे
हा फोनच करतो मी त्या घरी आली की मग घरी आली की फ़ोनच करतो
ना मी नाही तर मग याच्या वेळेस पहिले फोन करून येऊ
हा तसं कर् जा मग घरी आली की नाही तर
हम्म कस फोन करून येऊ म्हणजे आहे तुमी नाही आहे
हो हो चालते
ते कस ती मला रात्री दाखवत होती म्हटल बई मले मले काही समजत नाही माझसत ओपन तुम्ही करून दिलं आणि म्हटलं मले काही समजत
आ वाटते पहले तिला झालेली मुलगी होती ती मुलगी आली होती तिच्या ह्याच्यावर
हा तिलेच तिलेच
हो लिले जाणार तरी बाई होत हा हाव काय त्या बाय नाही काय
नाही आता कोणाला मांगेपुढे मांगेपुुढे येऊन राहिले आणि ती प्रोजेक्ट कोठ म्ह म्हणती ती समजा काही जण याच्यात मग त्याचं काय
ते आपल्याला टाकतच नाहीथ प्रोजेक्ट जे आपल्या वरचे सिनियर आहेत तेलेच येते तो फक्त
हा मी तेचत म्हणज तो प्रोजेक्ट कोड दाखवते तो म्हट आपल्याला काही जमत नाही जात आणि कोणता को टाकणार आहे पण त्या माहितच नाही तर
ते प्रोजे प्रोजेक्ट कोट टाकला म्हणजे ते काम सुरू झालं
हा हा म्हणजे तेने टाकला तर होते जो
हा ते जे आपल्याला हे टाकून राहिले की नाही त्यायले जे येतात ते प्रोजेक्ट कोण
हे
ते मग आपल्याला कामात येतात समजा हे टास्क येते
होा ना ह ना अ हे टार्गेट झालं की आणखी तीन महिन्या येन ते आलंत आहे ना
हा तीन महिने काही नसते मग बसनंच आहे घरी
तेच म्हटलं आता हे झालं की तीन महिने बस सागरी जाऊ द्या तेच सही आता काय
बॅलेन्स चे पैसेच निघून जातात आपले
बंद झाले
आता माझ्या या्याच्यात सहाशे रुपये आले तर पच झाले
हा हा मग आता हि हे बाकीच्या याच पेमेंट कधी येते काय मी
ते सबमिट करून राहिली का तू कॉल झाल्या बरोबर
हा समेट तर म्हण रायला ते
आणि त्या पेमेंटच्या याच्यावर क्लिक केला का वर वर पेमेंटच आहे कि नाही आकडे दाखवतात त्याच्यावर क्लिक करून पाहि मग ते अकाउंटच्याच्यात ऍड होऊन जातात
ते अकाउंट हा अकाउंट येते तिच्यावर ते अकाउंट नंबर काही टाकला नाही मी अकाउंट येते त्या खाले आणखी काहीतरी येत वाटते
मग ते अकाउंट नंबर टाकशील तेव्हाच पैसे अरे तेव्हाच खात्या तो अकाउट नंर क येतील
नाही पहिले पहिले आले ना आता तुमचे साहाश आले की नाही
ता मग त्याच्याच बरोबर मैन कमाई झाली त समजा एक कोोशशी रुपये तर ते आले ना पास कॉलचे
हा मग खात तर जोडलेलं आहे म्हणून झाले त्यािच्यात खातं जोडलेलं आहे पहिले आता ने नेहमी नेहमी नाही जोडयलाग
हा ते मागच्या वेळेस बी दोन हजाराच कारगी चालत की नाही अ सुरुवातली हा मागच्याच्या अगोदर आला तर एकदाम माग वर्षी समजा तर त्यावेळेस केलं होत ना मी ना तर त्यावेळेस येलायत ना मले म्हणून मग ते खातच उओडलेलंच आहे मम परत काही टाकलं नाही म्हटलं आता काय नंबर टाकावा तिच्याती
नाही नेहमी नाही टाका लागत एकच वेळ खात नाही खात एकच वेळ ते
त्यावेळेस तर निरा लगेच आली होती
हो
टास्क पूर्ण झाला आणि बस ब तर आली होती पाचशे पाचशे पाचशे पाचशे
नाही आ कस झालं माझे पाच कॉल झाले नंतर मी सबमिट केलं या पेमेंटच्यावर क्लिक केल्या बरोबर सहाशे रुपये आले
हा काे
हम्म आता पंधराल केले ना आता तेव्हापासून तर त्याच्यावर नाही आले काी काही
नाही तेव्हापासून मग माझ्या वि चार बी काहीच नाही आले ते सगळेला चाले ते एका साहित सगळेला टाकून दल ते ना
आठ तारखेपर्यंतच्या टास्कचे आले पैसेे आणि त्याच्या नंतरचे नाही आले मग
हा ना मग आता समोरच्या टप्प्यात तन ते एक वेळा टाकायला लागले की सगळे टाकत असते तचे जेवढे आहेत तेवढे कारण की्या दिशी तम आले मर आले बागेशरी आले म्हणजे सगळे लिहून गेले जेवढे जेवी कमाई होत हो
ह या सोनवड्याच्या बहिले तर एक रुपया न्यायला अजूनही
नाही का मग तेन क्लिक नशीन केलं त्याच्यावर
हा त्या बाईचा मी नंबर पाठविन दिली फोन केला चालते ते बोलते लहान लहान लेकररा आहेत तिचे
हा
मंगोल ते तेे शीतल खांडेराव म्हणून आहे हा नंबर पाठवून द्या तुम्ही हम् ते बोलते कार काही मी मला काही ओळखीच्या नाही म्हण ते का फोन केला की माणस बोलतात कोणी कधी बोलते कोणी काही म्हणते रिकाम पण नाही आहे तुम्हाला तरी फोन केल्या जातेण ते दुसऱ्याला फोनही नही करत डायरेक्ट म्हणते कणाल ते मग या पुणमचा मनिषाचा पाठवला नंबर
मनीषाच कुठे रिकामी असते मनषाला तर एकही कॉल नाही केला मी
नाही मनिशाल मी एककच्या पुढे करत असतो कारण ते शाळेत जाते अकरा बारा वाजे लोक तिकडेच असते
हा
ग त्याच्यानंतर मग एक वाजता आली कि चार वाजे लोक मग ट्युशन असतात नंतर चारच्या पुढे
हा मग असं वाटत की आपण तेवढ्या टाइमात खाणं पिन काय करत असे म्हणून मी
हा नाही मग आता आज रविवार आहे ना आज घरीच आहे ते
हा आज करीन तिली एक दोन कॉल झाले पस झाले
नाही मग काल दोन दिवस संध्याकाळी स्वयंपाक करता करता बोलली मजसोबत
हा काय बरं
ते म्हणे काही करत जा म्हणे मी कोणालाच केले नाही म्हणे कॉल तुम्हाला केले म्हणे फक्त
हाव का्या मी आता करीन तीले आज आज आज दोन कॉल झाले की मग आपल्याला असं वाटत की दोन तीन कॉल असतत काही नाही
हा रोजच्या दोन तीनही झाल्या तर काही वाटत नाही
हम्म आता समजा तु एक झाला आता पुनम पुन पूनमने काही केला नाही नाहीतर पूनमची गरज होते लग केला आता पाच कॉल झाले म्हणजे तुमच्या
आता काही उचलला नाही हा. नाही माझा लागते, माझा फगत चारच होईल आहेत ना माझे चार होईल आहेत की
मग चालत होता तिनं उच लला
हा मग तिनं आता उचललाच नाही ना त्याची गरज संपली
नाही चालते ना मग तिचे पाच झाले मग तुमचे चारच झाले ना
हा माचारच झाले ना एक राहिला ना मी करीन ना आता काही कामात चि आता कस लेकर आहे सुट्टी हा आज लेकर घरी आहेत ना, सुचू नहि देत ते. करीन ना मग मी सरळ अण करून पैले करीन मनिषाले नेले करून दोघीले दोन कॉललै केलेत हम्
चल ठीक आहे अकरा मिनिट होऊन राहिले
झाले काय? बरं ठीक आहे म